ह
हेलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हा बोला
हां दिदी मी तुम्हाला दुपारी फोन लावलेलो तुम्हीच लावलेला मला फोन दुपारी
हा हा हा होय होय होय
हा
तू कुठे राहतोस तू शवट्या एकर मध्ये राहतोस ना तू
होय
हा मग तुमच्या दसरा दसरा मोठ्याने असतोय ना तुमच्यात कौटेकंद मध्ये प्रसिद्ध आहे ना दसरा
दसरा प्रसिद्ध आहे आमच्या गावामध्ये
हा त्याच्या त्याच्याबद्दल काहीतर द्अस माहिती सांगतोस का मला हा
दसरा असताना मोठ्याने साजरा होतोय आमच्या इथे
हा त्या त्याच्याबद्दल मला माहिती सांगतोस काय दसऱ्याबद्दल तुमच्या म्हणजे कवठ्यातल्या दसऱ्याबद्दल असं दारू ते उडवत्यात ना तुमच्या तिथे
हा दारू आम्ही काय करतोय अ रात्री नऊ ते सकाळी नऊ पर्यंत आतिशबाजी चालू असत्या म्हणजे असं नवीन नवीन प्रकारचं फटाकड्या तेन असतात ना ते आम्ही हातान हातान तयार करतो आणि उडवतोय दसऱ्याच्या दिवशी हा. अ रात्री नऊ ते, सकाळी नऊ पर्यंत, चोवीस तास हा चालू असतोय, आतिशबाजी. तेच्यामध्ये पण प्रकार साधे, स्काय शॉट वगैरे असतात ना तुमचे ते ते प्रकार पडत्यात पण त्यात पण, खूप खूप असे प्रकार आहेत. दारू तेन तयार करून, मग आपल्याला उडवा उडवावे लागतात.
हा.
हा. ते अ आमचे गावातले, म्हणजे गाव ग्रामदैवत आहेत
हा.
ते ना असं हे लागत्यात, म्हणजे त्यांच्यासाठी ऊडवायच असतय हे सगळं. हा, त्यांना म्हणजे काय होतय, पूर्वीच्या काळी हा, होय आमच्या पण घरामध्ये करत्यात की, मी सुद्धा करतोय तयार.
हा, काय म्हणला आता? पूर्वीच्या काळी काय?
पूर्वीच काळी कसं होतं, आता जंगल ना सगळीकडे मग जंगलामध्ये, जेव्हा ते आमचा देव आहे ना गावातला ग्रामदेवत, त्यानी जव्हा ते म्हणजे असं, फिरतीसाठी जात होते, तेंव्हा अ जंगली प्राणी तेन येत होतीत ना. मग त्याच्यासाठी तिनी काय करायचित? आग घेऊन फिरवायचे सगळीकडं. जंगली प्राणी यायला नको म्हणून जवळ, तवापासून ही प्रथा पडल्या.
हा?
हा, असं झालय. म्हणजे जवळ-जवळ अ एक सहाशे वर्षांपूर्वी ही चालू झालती प्रथा, ती अजून सुरू आहे.
सहाशे वर्षापासून ती प्रथा सुरू आहे अजून?
होय! दर दसऱ्याला
मग दसऱ्याच्या टायमाला म्हणजे, असं घरात तेन असं म्हणजे, घर एकदम स्वच्छ तेन ते भरपूर कडक असतय ना? तुमच्या दसऱ्यात तिकड कवठ्यामध्ये?
होय! दिवाळीला आपण कसं करतो ना, घर स्वच्छ तेन सगळं तसच असतय, ते आम्ही दसऱ्याला करतो.
हा, प्रत्येकाच्या घरामध्ये दसऱ्याला पण करतात. दिवाळीला पण करतात. मग तुमच्या तुमच्या तिकडं कवट्यामध्ये जास्तच कडक असतय ना तुमच?
हा, हो. आमच्यामध्ये जास्त इकडे कडक असतय, सगळं पाळायला लागतय म. आणि जेव्हा घर सा होतात ना तेव्हापासून आपल्याला ती तयार करायला घ्यायला लागतय सगळ, अतिशबाजीसाठी आणि फक्त एकच दिवस दसऱ्याचे दिवस टोट हा तेव्हापासून दहा दिवस.
हा, मग दहा दिवस तुम्ही तयार करत असताय काय ते दारू? ते म्हणजे अ हे झाड बीड सगळं असं?
हा, तेव्हा ते तयार करत असतय सगळं.
हा, त्यामध्ये काय काय तयार करताय तुम्ही, म्हणजे अस तसं कसं असं काय काय कुठले कुठले असं ह झाड तेन असं, रॉकेट तेन असं
हा, रॉकेट स्काय शॉट, अ परत
हो की. पाऊस आपला. पाऊस असते ना. त्याच हा. तीप त झाडाच्या बुंद्यामध्ये असते. म्हणजे मोठा असते थोडं.
हॅलो
आशे प्रकार आहेत त्याजे पण.
हां.
हा.
हम्म अ अस पेपरमध्ये ते न्यूज येते ना आता. कवट्यामधलं प्रसिद्ध आहे असं.
हा. पेपरमध्ये न्यूज वगैरे येत सगळे. आता ह आ तीशबाजीची कला ही. पुस्तकात पण नोंद झालेली आहे. होय. तिसरीचे पुस्तकात. हा. तिसरी्याच्या पुस्तकात सुद्धा. ह्याची नोंद झाल्या.
हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये आहे काय?
हा. प्राचीन प्राचीन कालीन. ते हे असते ना. युग.
हा हा हा.
त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये.
त्याच्यामध्ये काय?
हा. तिसऱ्याच्या पुस्तकामध्ये. ह्याची नोंद झाल्या.
अध ते अ तुमच्या. म्हणजे कवटेश्वर मध्ये असं. गाव हे शंकराचं मंदिर आहे ना. अ
हा. शंकराचं मंदिर आहे. सिद्धराज.
सिद्धराजच काय?
हा सिद्धराज.
मग तिथूनच ते जे म्हणजे पालखी ते ना असं असते काय? काय असते. म्हणजे ते कटेथच म्हणजे दारूच हेच.
हा त्यांचच असते ना. ते सगळं.
हा पालखी ते नसते काय?
हा पालखी. पालखीत ना ते नेत असतात ना.
हा पालखीमधून म्हणजे असं. कधी पालखी निघत्या. असं. टायमिंग तेन असं काय असतं. म्हणजे रोज.
टायमिंग नऊच्या आसपास. दसऱ्याच्या दिवशी नऊच्या आस पास ते सकाळी नऊपर्यंत.
म्हणजे संध्याकाळी. ते तुमचं सगळं कार्यक्रम चालू होतय. ते पहाटेपर्यंत असतंय काय?
पहाटे. सकाळी नऊ वाजेपर्यंत. रात्री नऊ चालू झाले ना. सकाळी नऊ पर्यंत. हा.
हा. चोवीस तास असते का?
हा. चोवीस तास असते.
हा हा हा ह. मग तेव्हा म्हणजे. सगळी लहान मुलांन सकट. मोठ्या माणसांन सकट. म्हा तारे म्हणजे वयस्कार लोकां अस. सगळे असं करत असतील ना. ते दारूमध्ये सगळं.
बऱ्यापैकी लहान मुलंना नाहीत. अठरा अठराच्या पुढचीच घेत्यात. कारण की. ती पण धोकादायक असतेन.
हा होय. धोकादायक असते. मध्ये पण काहीतरी झालेलं ना ते. पोट का काहीतरी झालेलं बवुतेक. मध्ये. त्यामध्ये भरपूर लोक. हा. कोट. त्यामुळं ते लहान मुलांना. म्हणजे नाही काय. असं म्हणजे. सोळा. अठरा वर्षा पुढील मुलांना. असं करायला लावतात का? असं.
हा. अठरा वर्षा पुढील. मुलं फक्त. तेवढे असते.
ह.
हम्म.
ते किती दिवस चालू असते एकच दिवस असते का दसऱ्याच्या टायमाला तर तेवढंच असते एकच दिवस असते ना दारू म्हणजे. ते
हा एकच म्हणजे आठ म्हणजे कसं असते वर्षात नाही तीन तीन वेळा ओडवायच असते आता आपली एकादशीे नाही य ती
हा बर.
आषाढी एकादशी.
आषाढी एकादशी हा.
हा तेव्हा एक तेव्हा त्या दिवशी पण ओढवत या
हा.
हा परत पाडव्याला दिवाळीत पाडव्यामध्ये तेव्हा एकदा आणि दस
हम्म मग ते अ शिल्लक मग ते शिल्लक राहते का म्हणजे शिल्लक जरी माल असं राहियला. तर त्याला असं रिस्की आहे ना ते तर ते घरात ठेवायला रिस्की आहे ना ते मग तुमला
नाही ती कसं असतय आता आपण वेगवेगळ्या माल असतो ना. चार पाच माल मिक्स करून मग आपण तयार करत असते मग आपण जर वेगवेगळा माल ठेवला. तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही जर तयार करून ठेवलं तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो.
हो म्हणजे आता तुम्ही पाडव्याला असं पाडव्याला असं म्हणजे तयार करताय का प्रत्येक तीन वर्षात. दोन तीन वेळा असते मग प्रत्येक टायमाला तयार करताय काय ते
तयार करतोय तेव्हा आपण
हा म्हणजे ते त्या टायमाला तयार करायचं काय ते
हा त्या टायमाला ते तयार करायचं जर ठेवलं तर मग प्रॉब्म येऊ शत ना स्पोट वगरे होय.
हा हाठ ह. हेच म्हटलं तयार करून कसं ठेवणार प्रॉब्लेम होणार म ते परत
हा.
मग दिवाळीला ते मग तुम्ही तयार करताय म्हणजे असं म्हणजे बाहेरून फटाकायला ते नायला लागत नसतील ना तुम्हाला. म तुम्ही तुम तु तया करताय का दिवाळीला लाल
हा आमचा मी तयार करतोय.
हा.
बाहेरून पण अंत्याेत विकत विकण्यासाठी
हां हां.
स्वस्त भेटत ना त्याच्यामुळे.
म्हणजे कवट्यामध्ये फटाकट दे स्वस्त असं भेटतात का?
हा स्वस्थ भेटतात.
हा हा आणि मोठे पण असतात ना. ते झाड ते असे मोठे फटाकळे भरपूर मोठे असतात.
मोठे पण असत. जी आपण बाहेरन फटाकडा मागवत ना ती जरा स्वस्त असतात आणि जी आम्ही हाताना तयार करतो ना घरात
हा.
उडं महा
महाग असत का हा हा हा म्हणजे बाहेरच्या पेक्षा पण म्हणजे थोडं चांगल म्हणजे चांगलं पण असतं आणि हे पण असते ना.
ह चांगल पण असते आणि महाग पण असते.
हा हां ह.
हम्म.
दसऱ्याच भारे असते तुमच्या कवठ्यामध्ये हा आणि काय चालतंय. ओके ठीक आहे ठेवते बाय हा बाय.
काय म्हणला.